हा बोला.
ह सांगा.
काय बोलत होते काय माझ्या लक्ष नाही मग तुम्हाला मग ते तुम्हाला तेवढच आले का पंधरा पंचवीस फक्त मग ते.
हो वा तेवढेच आले.
घ्या
आता वावरात काय काम आहेत चालू.
आता निंदुन, तुम्ही घरीच असता काय?
मी ग हो, ना. ते घट करायला जाण, तर आता जाऊनच नाही राहिली. घरीचाव मी आता उद्या ऑडिट काढतो. पहिले ग्राम संंघाचं.
हां.
आणि मंग घरीच, मग जातो. दुपा, हा. दुपार पर्यंत.
आता निंदन चालूय बाई आता.
हा.
सगळीकडे निंदनच चालूय आता. आता मी तर, मी तर या वर्षी काहीच नाही पेरलं. अं, हम्. इन हेलर, मला माहित नाही बाई कुनाचा
अन् मग ते शेतकरी गटात, आहात तुम्ही तर.
काही नाही होत त्याच्यात. चालते ना.
आलती का म.
हम्.
मग ते एक बियाणं दाखवाव लागते, सगळेयचं.
मग ते आप आहे ना, आमच्याकडे पराठी फिरलेली.
हो, काय? एक पीक, ह एक पीक दाखवा लागते. एक बियाणं दाखवा लागते.
ते मॅडम म्हणे, की सगळने म्हण, एक - एकीने एक दाखवलं का नाही, ज आपलं हे तूर न पराठी.
हां. हां.
सगळेनी तेच दाखवा म्हणे. आ सगळच्या पेरन्या तर, आधीच होईलय.
हो. आधीच होयलात ना, सगळेचे. हम्म. तेच ना, मग. त्यासाठीच मी इंटरेस्ट नाही घेतला, त्याच्या नधी.
बियांन सगळेन आधीच घेतलाय. वावर आपल्याकडे सगळं - सगळं पहि सगळेच पहिले पेरून घेतलय लोकायनं. मग एक सारखं कसं, भेटणार आपल्याले? मग आता कोणी- कोणी म कोणाच्या घरी आता कोणी म्हने, आमच्या घरी नऊशे- नव्यानव आनल. कोणी म्हने, काय आणल. कोणी म्हने, आमच्या घरी एवढ्या थयल्या आणल्या. तेवढ्या थयल्या आणल्या. मग त्या अडजस्ट कराव ते. पण ते ले बि लई दाखवत्यात्या. आता बिलं मागून राहिला ना ते. बिलं म्हणजे, पा आपल्याला पावत्या टाकलात्या त्याच्यावर.
हा, हा, हा. आता सर्व ऑनलाईन दाखवा लागते. हा.
माझ्यातून खुलीचय स्मार्ट सिटीचय.
काऊन?
नाही गं, खुलूनच नाही राहिलते, कोणतं.
ॲप.
हा, मग आता उद्या कनि, गायत्री जवळ जाईनन, तिले म्हनीन बाई, पाय बरे यात काय हाय त झालंत.
मला याच्यात खुलं ते ॲपय का, परी स्मार्ट सिटीचं? अन्, मी स्वतः च र ह. हो. मी स्वतःच, रजिस्ट्रेशनही केलं. बाकीचं मग मी पेंटिंग पाळलं, ते म्हटलं नाही. आपण काही ट्रेनिंग घेतलं नाही. न आपल्याच्या डोक्याच्या वर आहे. आपल्या घरी व काही वावर - शिवर नाही. काही - नाही, म्हटलं. आपण कुठे, काय कराव? काही आपल्याले हे नाही हा, ते एखादशी बै जशा वावरातल्याच हात
अ, एकादशी लई एंट्रेस हाय त्यात
हो, हो. मण मग म, हो चालूच राहत आ त्या त्याच्याने मी एवढं हे नाही घेतलं, म्हटलं होते ना एक आपल्या गावातून कोणाचही
याच्या गडात गेली होती कनी, तो बंद पडला होता आमचा कृषी कन्या घर
हा, हा.
त्यातूनच येईन मग, हा पाणी फाउंडेशन दि लावला तो. हम्म.
गायत्री हे त्येच्यात आमच्या इथं गायत्री हे ना गोणकर. ह
ते आपल्याला हे या, या करते म, चला मग आता काय इकड जा परवडत ना?
हो.
हम्म.
बरं हाय, केलं मग लिंबोळीवर, दशफर्णीवर काय- काय बनवलं. ह, अरु हॅलो. हॅलो. हा, म्हटलं काय -काय बनवलं?
हा.
निंबोळीअर्क, दर्शफरनीअर्क बनवला काय?
हो, दशपर्णी अर्क बनवलं ना?
हो काय.
हा, मग काय -काय बनवलं? बाकी तर काही नाही, निंबळ क, तर मी घरी नव्हती, इन बनवला असल तर काय माहिती. यमनाथ नाही बनवावं लागणार? पण दशपर्ण अर्कला मी गेली होती, व्हिडिओ टाकयच ना म ग्रुप वर. हा. त्या यारबटा घरात बणवला होता दशपर्ण अर्क. त्याच्या कोटी घेतली होती नवीन? टाकासाठी?
काही पैसे वगैरे भेटले की काय, मंग की स्वतःचा खर्च केला.
नाही तंस कायचं नाही पैसे भेटले.
उनाई का?
नाही. आणि ते असं माहित नवतं पहिले, म्हणजे ते ऑनलाईन कराय लागते गट म्हणतात तो, मग ते आणि एक काय लय पाच कोटी रुपये वाटले, पाच कोटी अठ्ठावन लाख रुपये वाटले म ते अशा कृषी गटाली. हम, खूप म्हणजे अ तसेच वाटले आहेत ते, अनुदान म्हणून असं पहिले आधी मग माहित नव्हतं ना, असं ये ऑनलाईनही नव्हता केला ह गत मग.
फि, ऑनलाईन केला पूर्ण.
हां.
ते ना पंधरा मे च्या अगोदर ऑनलाइन सरायचे सांगितले होते गटात.
हो का म हेन म केला नाही ना मग तो ऑनलाईन हे नाही ते त्याची आम्हाला आता आपल्याला माहीत नाही तर एकादशी पहिले म माहती होते ना ते एकादशी ते ना केअर घ्यायला पाहिजे त्याची
काय अशी दहा की काय तीस लाखापासून बक्षीस आहे म्हणजे ज्या गट गटाचं उत्पन्न सर्वात जास्त निघेन की नाही
हा
असं काही त्या गटाले काय तीस लाख कि असं काहीतरी हे
म्हणजे जिल्हा स्तरावर पाच लाख दहा लाख मला वाटतं दोन पाच लाख तीन लाख दोन लाख असं आहे ते जिल्हा स्तरावर ह मा हो नाही नाही जिल्ह्यातून पाच तिन दोन पण मग महाराष्ट्रातून मला वाटते महाराष्ट्रातून नाहीे का दहा लाख दहा लाख दहा लाख आहे
दहा लाख काय हा
हा राज्यातून तीस पन्नास तीस मला वाटतय अजून वीस असं काही हाय ते य असा येतील हा
ते कसं ते जळगावले गेले त्या तीन दिवसाच्या ट्रेनिंगले
हा
च ट्रेनिंग झाल हा मग आता आमचं केन नाव नोंदून गेलं नाव रजिस्ट्रेशन मी केलं ट्रेनिंगसाठी पण सरन ज्यायचे ज्यायचे नाव घेऊन जेले जेले पाठवलं की नाही हा त्याच होत्या मग माझं नाव आलं नाही मी काही मग ट्रेनिंगले गेली नाही
हो बरोबर आहे म
हा ते जेन ट्रेनिंग घेतलं त्याच्यावर जास्त जोर
हो
हा
मग तेने सांगितलं मग मले म्हणजे मला माहित नवतं बरं आधी मला काय घेतलं नव्हत तेन त्या गटातच तर घेतलं नव्हत त मग मला असं माहित पडलं बाहेरून म्हणजे इकडलं अख्यातल्या गटाईतून माहित पडलं मला हे असं स आहे बाब म म म्हटलं तर तेव्हा की मा मी काही रिस्क घेऊन राहिले म्हणत बाई अडीचशे रुपये भरला लागतात ते पहिले मग ते मंग ते चालू झालं तर बरं नाहीतर मग काय करा मग तेले मग तिकून वरूनच मग घ्यायलं ब ते तुम्ही चालू करा लवकर उद्याच्या उद्या पैसे भरा मग त्याने त्याच्या जवळचे पैसे भरले सगळ्याचे
सगळेचे पैसे स्वतःच्या जवळचे, हो काय, स्वतःच्या जवळचे भरले
हो, तेन मग त्याच्या जवळचे पैसे भरले, मग बाहेर जेवयला आलो मग आपापले पैसे सगळे ने दिले ना मग, अडीचशे अडीशे रुपये दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट दिले, हो हम दिले सगळ्यांनी पैसे
हो ना
हम्म म्हणजे आता त्यावेळेस ते आता अर्जंट भरणच होते ना मग, त्याने पहिले चालू होतं केला तर ते
हम्म.
वेळेवर भरला मग ते बाया थोडी सापडत्यात ते, वेळेवर सापडतात का बाया?
नाही.
घरी पण नाही. एवढ्या लवकर नाही ना होत. ते मी मग ते त्याच्या जवळचेच भरले.
हम्म.
हम्म. आम्हाला तसंही द्यायचं. बकरीच आणि कर्ज आलं होत ना याच्यावर.
हम्म. हम्म. हम्म.
पण त्या बाया म्हणत कि, त्या काळ्या बकऱ्या आहेत तिकडच्या त्या? तिकडच्या बकऱ्या त्या.
त्या बकऱ्या - त्या काही टिकत नाहीत आपल्या इकडे.
हां. त्या एखाद बाई म्हणत की त्या, आपण त्याच घेऊ म्हणत. बाया म्हणत आम्ही- त्या घेत नाही. आपल्या इकडल्या घ्या. ते आपल्या कडे घेता येत नाही. ते त्या म्हणत आपली कडे टिकत नाही. त्याच्यामुळं म्हण ते मरतील म्हणत म मग त्याला, मग त्याला विमा काढावी लागती. मग विमा काढल्यावर चालतं होत्या ना त्या. मरत नाही मग टिकल्या तर.
हो.
त्याला आपल्याकडे वातावरण सुट नाही होत म्हणतात.
हां.
हं. तेच आहे म.
हम.
काही हो नाही म्हटलं मग. ते कॅन्सलच झालं कर्ज ते. दोन लाखाच आल होत.
हं.
मग तो गट बंद बंद पडला. कोणी कोणी हो हो करे कोणी कोणी नाही कर नाही करे.
हम्म.
मग राहिल त राहिल ते. बंद अजून येत मग ते. सगळ्यांनी मग पैसे वाटून घेतले ते.
हम्म. हम्म. हम्म.
हां. आता नवीन मग नव्यान, मग ते, त्यातला काही बाया नाही आल्या. काही झालं मग का काही नवीन घेतल्या त्या.
हम्म. हम्म. हम्.
मग आता नवीन अजून चालू केला. तर त्यातही एकाच महिन्याचे पैसे भरले लागते जानेवारी. जानेवारी पासून चालू केलाता. तेव्हापासून अजून पेंडिंग आहे तो.
हम्म.
अरे सतरा गावच्या सतरा बाया एत आणि त्या काही मग मिटिंगला येईत ना. मग ते ते असं थोडं चालते की मग सगळ्यांनी मग पैसे भय भरायला पाहिजे होते ना? आता मला वाटतंय, आता त्या आणखी ते साडे सातशे साडे सातशे रुपये आता बाता करू राहिल्या त्या. मला वाटते गटही चालू करत्यात त्या आता. सगळंच चालू करतात आता. ईखट्टे पैसे भरु म्हणत आता गट चालू करून देऊ आता. असं चालूय आता.
हं हम्म.
म्हणजे मग ते, त्यातून म्हणजे हे होते ना? आपल्याला व्याज येत ना? पंधरा जणी आहेत त्या गटात.
होयं कायं
तीकळे कळलां जां सगळ्यां ऑरबोट हे ते सगळें चिकटे ऑरबोट
हां
आपल्याकडलं कोणं नाहीं इकडचं नाहीं कोणी
हम्मं
नां मीच फक्ती कळलं दोझी आपल्याकडलं बाकी सगळं त्यांची कळलंच आहे
हं हां हां
हम्मं असं चालूं आहे बां मं गंट
हम्मं
ते अध्यक्षांनी म्हणे अध्यक्षता म्हणूंन बंद प पडला होतां तो
होणां
हां अध्यक्ष नाहीं अध्यक्ष नाहीं मंग आंता होयं होयं होयं करतं मले म्हणंत म्हटलं मी कांहीं होतं नाहीं होतं अध्यक्ष गध्यक्ष म्हंण मी नाहीं होतं म्हटलं त्यांत
हम्मं बरं बरं आहे स्
नाहीं ते संगीताबाई होते त्यां पांडे
हां हां हां
त्यां मं मी निघतो माझं घरं कोणी हो मंग आरती ची सासू तूम्हीं म्हटलं हं म्हटलं मंग त्यांई नां कांहीं हो नाहीं म्हटलं बां हो त्यांमुळे तुम्हांला हे हिंडाले एवढं कुंण कांहीं हो नाहीं म्हणां तिकीट हं नां ते म्हां
हां आपलां टायमिंग टाइमिंग संपला नां आपलां
संपला कायं बरं बरं बरं
ठीक आहे ठेवां